हां, ही काय बडबड करू राहिली परी, हॅलो.
हां, बोला ही काय बोलते, बोलते का आंटी सोबत? हिच्या सोबत बोला हां, आग बा पल्या आंटी बोलून राहिल्या, त्रिशा आंटी बोलते, काय करता विचार ना, बोलना गं. प्पा मार. ते आंटी सोबत आणी सोबदल काही नाही बो सी आय डी चे टाइमपास हो जाईल तु असं. मम्मी वडा, पापड विंग्यात
नाही ओ, माय व ता होईनात आणि काय होय ना आणखी? अन चकल्या आणि वेफर्स झाले, बाकी सगळं बाकीये.
वडे हाय घरी पापड नाहीे येत, घेऊन येऊ, अनिता ताईले वडा द्या. दोन चार व्हय होतीत होय, आंटी आहे ना वई ना बैसली. हम्म, नि शिक पांचर शिक भांडा पडात ती. त्या काय तिथे बसलेल्याय वय, अहो, बोलू बी देत नाही, काही नाही, काय म्हणताय
हम्म, काय नाही म्हटलं तू काय केलं, वडेपापड केले का? -
काहीच नाही केलेय माझा अजून. फक्त आई कुरड्या करून घेऊन आलेल्या होत्या कुरड्या खायच लागते की नई.
हम्म माझं स सगळं बाकी आहे आमचं बी. ते उडदाची डाळ त्या दिवसाची पुसून ठेवलेले अजून पापड झाले.
हम्म उद्या बिद्या पाऊ म्हटलं करून आणू.
ती काय आली अन् ती साडींच्या खाली बसलेली आवाज देऊ राहिली तिकडंन. अन् तू सांग परत. हे म्हणत होते म्हणे तुमचं कुशी का म्हणे? मग आम्ही रिकाम करू हम्म आम्ही रिकाम करू आणि कराय न नंतर कोण ना घरातून. नवऱ्याने कष्ट नष्ट पैसा नंतर.
ते टी व्ही कितलं डोकं लावणं पडतं काय बोलवं ते बी सुचतं नाही.
ते बी सुचत नाही. तेच ना तेच सांग मी हम्म.
काय म्हणता आणखी?
त्यामुळे तुमले काही लाग्यात म्हणे फोन असच बोलू लागतेच म्हणे. फोनवर बोला ना पैसा भेटला सांबले म्हणलं. मग, मग ते सांगू ना मी त्यासली. म्हणे बाया बायात जावळतीस म्हणे, नुसत्या म्हणे आंमले बी सांगतात म्हणे. म्हणते माणसास ना काय काम शामना घरमध्ये हा व्हय आम्हाला दोन चार वडा द्या. हा बर, हम्म, हम्म. नाही दोन मिनिटं हे हे पातीलं दी दिलेलं अक्काकडे आधी, मग जाय त्या आंटीकडं नाही व पीठ नव्हतं, बाजी सकाळी सांग होतं आता दळण करां न. तर माझं न वेळचं भेटणार नाही आता, भांड पडत भांडण ते आवंडस.
मना बी पसार पडेलचा ना ब तसां तस वन जेवण काही तासा पडे कटाळा नाही मी तर काल दिस बी दिवसभर आज भी ना एकदम ये नागत. एक एक एक एक ना, हा.
काय करय माणूस तरी दरवर्षी एक आणतो.
हम्म.
फाईल खराब होईल ओ वीटरणी.
हम्म मग पाणी कसावर, गॅसवर?
नाही, नाही. सकाळी स्थापना होत, ते करण दि राहिते.
हम्म बहीण बिल बी काय शतात ना आम्हाला डायरेक्ट चोवीसशे रुपये बिल आलेलं.
तुम्ही नव मीटर राही घेईलचे रा न ग.
आता व्हाय ते तरी चोविशे, पहिले तर डयरेक्ट चार अन पाच हजार रुपये रेंत. हा उलट ते बसाडत कमीरय ना?
पाण्याची मोटर, बिटर सगळं असेल ना?
हम्म पाण्याची मोटर ऐ. मशीन कधी मधी लागतं. कधीमधी लागतं ते रेग्युलर नाही बुआ. हम्म.
आमचं मशीन नाही पाण्याची, मोटर नाही त्याच्यामुळे, आमचं काही नाही एवढं.
तेवढं भरपूर होतं ना अन् पाण्याची मोटर फक्त मी किती पंधरा वीस मिनटं फक्त वरची टाकी भरेस तोपर्यंत लावते.
नही मग आमचं फ्रीज ते मोठं फ्रीज आहे, ते आहे त्याच्यत.
हूं तरी बी एवढं चोवीसशे म्हटल्या व मी त आता मागच्या महिन्यात राहिले ले आता डायरेक्ट. पाच हजार रुपये बिल आल म.
मं तरी आमचे लाईट फॅन काहीच चालू नही राहत आमचे.
हूं नही नं तेवढा वापर बी तेवढा आहे ना मा.
आन दिवसभर आम्ही नही तुमचे दिवसभर घरी राहतात आमच दिवसभर घरी कोणी राहित नही. मग त्याची कसंर त्याच्यात निघून जाते ना आमची हिटर आम्ही एकच तास लावतो. आम्ही जास्त वेळ नाही लावत हिटर, एक तास मोजून मापून मी. चार ला लावलं की आई पाचला उठतात ना, लगेच बंद करतात लगे अंघोळा
नही आमचं हिटर ते बादलीत हे, ज्याला लागलं त्याला बादली गरम करून घेता.
हा का नं मग नं मग त्याला कॉईलला बी जास्त लागतात ना!
नही त्याला कमी लागत ग, पण म आपलं फॅन हे, मशीन चालतं कधी कधी. फ्रीज, टीवी. चार पाच लाईट आहेत ना बाई, रात्रीचे चार फॅन चालता.
हूं! आमचं नाही तेे सगळं बंद राहत, आमचं फक्त रात्रीचे दोन एकच फॅन चालतो आमचा, बी नही चालत.
आणि आमचे चार चालतात तिकडे येक, मधल्या घरात दोन.
सहसा दिवस भर कोणी राहात नाही, फॅन चालत नाही, काही चालत नहीं त्याच्यामुळं मग तेवढा भरपूर हे हुन जाता नां.
हू!
हू!
काय म अजून बाकी काय चाललं?
काय नही रूम पाहायचा होता, हे ऐकत नही हो डोक्याला ताण.
हां हां हां चाले
काय करी हू!
काय म्हणते आणखी!
काय नाही तुमचे झाले पापडं कुरड्या, का नही आजून.
नही ग तेच ना, वेपर केले, चकल्या केल्या, अजून बाकीय सगळं, बाकी सगळंच बाकीय.
बाई काय म्हणत्या. त्यांचं का!
हू!
हं म्हणजे इकडे काय फोनसं न सं येड लाग गय म्हणजे.
हा येड लाग गय म्हणा आम्ही दगड मारसूत लोकसले.
सुराणा वाली ले आज बरा वेळ भेट ना होता चावळाले!
अवो मायं तिथलात फोन लावला.
हायी ते डायरेक्ट झिरोवर दोन तीन तिच्यामुळे वाया गेले माजे!
हू तिथ रेंजचा प्रॉब्लेम राहतो तिच्या घरा
हा तीन कॉल हे ज वाया गेले!
हं रेंज नहीं राहत नां!
ऊ!
त्याच्यामुळ झाले असतील.
् बरं आहे ना...
काधी पटापटा, पाच पाच सहा अस मिनट बोलायचं ताई.
हा,, तेच करते ना आता.
मी तसेच केले काय काय तीन तीन मिनिटां संपवले मी, फोन म्हणून माझं झालं, काही नाही होऊन जातं पुढे. कारण एवढं मी काय फोन डायरेक्ट, पंधरा दहा दहा बारा बारा मिनिट हे केले ते अलाउडच केले नाही त्यांनी, मग्मी पाच पाच, मिनिटं, कट करून दिले सबमिट करून दिले, बरबरं. आता दोन कॉल थोडंस राहिलय ते होऊन जाईल मगताई. जमतंय तोअर ह्ममम, काय नाही एकमेकांनाच सांग. पाच मिनटं करून घेऊ आता एकमेकांनाच.
हा...
असं करू, मी आता कट करते, इकडन करते म्हणजे. तुम्ही कट करा, मी इकडन करते लगेच तुम्ही तिथड न करा, पाच पाच मिनटं बोलून घेऊ.
हो चालेल.
झालंय का पाच मिनिट आपले.
किती झाले?
झाले पाच सात मिनटं झाले, परत मला करा म्हणजे मी हंऽ करा तिकड न कट वाटल्यास.
हा कट कर ते.